आवाज येतोय माझा?
हो कशी आहेस?
मी मजेत तू कशी आहेस?
मी पण मग तू कशा फॅमिलीमध्ये राहतेस मोठी की छोटी आहे तुझी?
माझी काय मोठी फॅमिली आहे खूप मोठी फॅमिली आहे माझी. तुझी?
अ माझी माहेरची फॅमिली मोठी आहे. आणि इकडे मी आता सासी राहतो ती फॅमिली छोटी आहे.
हा माझं पण तसच सेम आहे तसंच आहे माझं पण म्हणजे
त फॅमिली म्हणजे विभुक्त आवडते की संयुक्त?
आता असं दोन्ही पण आवडतात तसं बघायला गेलं तर पण लग्न आधीचं कसं आपलं बालपण आपलं ते फॅमिलीच म्हणजे आप वेगंच असतं नातं आ आपल एकमेकांसोबत आता माझ्या फॅमिलीच बघाय तर आम्ही सहा भावंड मम्मी पप्पा परत माझ्या आत्ताचा मुलगा आमच्याकडे राहायचा म्हणजे अशी खूप मोठी म्हणजे आमच्या घरात जवळ जवळ दहा ते बारा लोक होती. त्याच्यामुळे लय खूप मजा यायची तुझ्याकडे किती होते? तुझ्या फॅमिलीमध्ये?
पण असे आम्ही सगळे आजी आजोबा होते काका काकू होते सगळे अस अ सगळे कझन भाऊ बहीण मिळून म्हटलं की चार आम्ही मुले आणि चार मुलं असं आठ जण आहे आम्ही सगजण मिळून तर आम्हाला पण खूप मजा य ती सगळं सण वगैरे आलं की एकदमच. साजरा करायतो. इव्हन आता काय गणपती वगैर असले की खूप मजा येते आम्ही सगळे जण एकत्र होऊन साजरा करतो कुठ कुठला पण सण असू दे.
बरोबर आमचं पण तेच आम्ही इतकं गणपतीला तर आम्ही इतककी मज करायचो म्हणजे ते आम्हाला कोणा शी गरजच नव्हती लागत ग आणि माझ्या काकांची मुलं पण मुली वगैरे खूप होत्या मग ते सगळे आमच्याच घरी असाय मग आमचं घर नेहमी असं भरलेलंच असायचं असं कधी शांतता म्हणून नव्ह तीच आमच्या घरात लहानपणी तरी म्हणजे असं माहेरी आणि सासरी जास्त मोठी नाही म्हणजे जाऊबाई वगैरे आहेत आ पण अशी एकदम छोटी फॅमिली म्हणजे सासू सास तरी फक्त माझे मिस्टर आणि ते पण बाकीचे लोक पण सेपरेटच राहतात.
हो. आमचं पण असं काकू काकी आहे नवऱ्याचे पण ते दुसरीकडे राहतात आम्ही दुसरीकडे राहतोय. तर सासू सासरा मी नवरा आणि मुलगी एवढ पाच जणच आहे आम्ही. तर कधी कधी ते वाटते की एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये राहिलेलो तर अजून लहान वाटते. तर असं कुठले सण वार वगैरे असलं की आणि कसं काय दुःख सुख असलं की आपली माणसं शेवटी आपल्याला काम येतात ना.
बरोबर मग. आता आम्ही तर राहता मी तर मी आणि माझे मिस्टर नाही माझा मुलगा आम्ही तिघेजणच राहतो. तर मला इतके आठवणत ते म्हजे आता कुठला सण वगैरे आता तर म्हणजे शिक्षणामुळे तर म्हणजे कामासाठी वगैरे बाहेर राहावच लागतं आपल्याला. ग सासू सासरे वगैरे गावालाच असतात मग आमच असं महिन्यातून वगैरे जाणं होत. त्यांना भेटायला वगैरे किंवा पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून. पण असं सण वगैरे असलं तरी आम्ही गावालाच जातो आमच्याकडे असं गणपती वगैरे करतो आम्ही दिवाळी असते. गणपती ते खूप मोठे सण असतात मग तेव्हा जावंच लागतं गावाला. तुमचं असतं का गणपती वगैरे.
हो. मी ठेवतो की गणपती आम्ही दुकानात पण ठेवतोय, घरी पण ठेवतोय, मग खूप मजा येते आम्हाला.
अच्छा! मग गणपती मग दुकानात कसं काय करता तुम्ही?
अ दुकानात आम्ही लहानशी अशी गणपती ठेवतो. आणि दुकानाचे थोडेफार स्टाफ मेंबर आहेत. तर मी साजरा करतो एकत्र आरती करतो. अ काहीत गोड पदार्थ घेऊन जात खायला मी असं खीर वगैरे खीर वगैरे बनवते. मोदक वगैरे बनतोय आम्ही घरात. काय? अ आमचं लेडीज वेअर.
अच्छा! चांगलंय.
हो रेंट वर आहे. पण हम्म.
बरं आहे. पण
पण मज्जा येते. असं एकत्र सगळीजण मिळून करतो तेव्हा पूजा वगैरे सगळेजण
हम्म. आमच्याकडे पण चित्र सात काका आहेत म्हणजे माझ्या सासरी मग सात लोक सात लोकांचे सगळे आता बाहेरच असतात, म्हणजे असं गावा ठिकाणी गावामध्ये एक दोनच राहतात, म्हणजे दीर वगैरे टोटल सात का काय तर आम्ही चौदा पंधरा जणी काहीतरी आमच्या जाऊबायच आहेत सगळ्या. मग एकत्र आले की मजा येते. मग गणपतीला सगळे असतात सगळे गावाला येतात. खूप मजा येते. मग रात्रभर जागतो आम्ही. डान्स वगैरे गाणी वगैरे बोलतो गणपतीची गौरीची छान मजा येते आमच्याकडे.
असं सुट्टीत गेलो ना आता आम्ही पण बहिणी वगैरे असं सगळेजण एकत्र जातो ना राहिला तर आम्ही पण असे रात्रीभर जागून मजा करतो. मस्त करतो. गेम्स वगैरे खेळतो. खूप मजा येते. आणि वेगळंच वाट
तीच मजा असते आपली. आम्हाला तर अजून असं भेटावं असं वाटतं.
हो ना. कुटुंब असलं की चांगलंच वाटतं जेवढी माणसं असली की. अ आणि कसं काय कुटुंब असलं की सगळं आयुष्य आहे बघा. आपण जे आपण आजारी वगैरे पडलो तर कुटुंबच आपल्याला अगोदर येत आहे जवळ.
हो ना.
असं मित्रमैत्रिणी पण असतात त्यांनी पण कुठल्या जवळचे असेल तर त्यांनी पण खूप आपल्याला मदत करत तात का असते ना आपण कुटुंबाच तर रक्ताचं नात असते पण मैत्रिणी कस आपण स्वतः बनव तर त्यांच्याशी रक्ताचं नातं नसलं तरी अ तरी त्यांच्याशी आपण एवढं हे होतोय ना त्यांच्याशी पण एवढं प्रेम होतय ना की त्यांच्याशिवाय पण आपल्याला गमत नाही आयुष्यात.
बरोबर. माझं तेच आहे. माझं तर माझ्या आयुष्यात खूप मैत्रिणी आहेत म्हणजे अशा मैत्रिणी कि त्यांना म्हणजे असं आता म्हणजे ते सणाला वगैरे पण त्या माझा घरी वगैरे यायची म्हणजे कॉलेला असताना गणपतीला वगैरे मी घरी बोलवायचे त्यांना. परत कुणाचं लग्न वगैरे असेल काय तर असं खूप मजा येते. माझी एक मैत्रिणी आहे ना तिच तर म्हणजे तिचच मी म्हणजे ती आणि मी एकाच गावात दिल म्हणजे लग्न झाल्यानंतर. म्हणजे आम्ही बेस्ट फ्रेंड होतो एकदम. पाच अकरावी पासून ते पूर्ण कॉलेज पर्यंत. आणि मग त्याच्यानंतर तिच्या लग्नात मी करवली गेली होती आमच्याकडे करवली म्हण तिला बाय नवरी सोबत जातात ना त्याला करवली म्हणतात आम्ही हा तर मी तिच्यासोबत करवली गेली होती आणि नंतर मग त्याच्या एक दोन महिन्यानी लगेच माझं त्यांच्याच गावात स्थल आलं तर सगळ्यांना असं वाटतं क मी करवली गेली म्हणून मग जमलं वगैरे अस तस तर पण असं काही नाही. त्याच आमच्या एक रिलेटिव्ह मध्ये होतं आता आम्ही दोघी एकच गावात असल्यामुळे आता आमचं म्हणजे अस चांगलं राहत होत कधी पण भेटणं वगैरे होतं फिरायला वगैरे जाणं होतं छान होतं.
आता कस होते लग्नानंतर ते वेगवेगळे ठिकाणी गालो की गेलो की एवढं कॉन्टॅक्ट राहत नाही ना नुसत ता मोबाईलवरूनच राहतय माझं पण असेच आहे माझी पण एक खूप प्रिय मैत्रिण आहेच स्कुलची आहे ती आम्ही एकाच बेंचवर बसायचो. संगत अजून आमचा आहे कॉन्टॅक्ट अजूनपर्यंत पण पण ती दुसऱ्या कॉलेजला गेली नंतर मी दुसऱ्या कॉलेजला गेले पण आम्ही केव्हा अस भेट भेटायचो आता तर काय तिच पण लहान बाळ माझं पण आता तर होत नाही भेटण पण आम्ही फोनवर बोलतोय दोन तीन दिवसात ना एकदा तर बोलतोयच काय ना काय काय पण असेल एकमेकांशी ते मन मोकळा करून बोलतोय आम्ही ते खूप
नाही व्हिडिओ कॉल चालूच असतात आपले व्हिडिओ कॉल चालूच असतात ना पण चालूच असतात मैत्रिणीला किंवा आम्ही असं आता फार्म हाऊस वगैरे कारण आता कोणाला ना मुलं बाहेरला झाल्यांत आपल्याला जमत नाहीय ग भेटायला वगैरे. असं कधीतरी आता आमच तर प्लॅन चालू होता फार्म हाऊसला भेटायचं माझ्या दुसऱ्या मै मैत्रीणी आहेत त्यांच्यासोबत जवळ जवळ सहा महिने आपलं प्लॅन चालू होतं आमचा सहा महिन्यातून तो आमचा योग आला होता की भेटायच म्हणून आणि
नाही आपल्या मुलींच्या बाबतीत असं होत नाहीत ना ते फ्रेंड्स कुठे कुठे दुसऱ्या ठिकाणी लग्न झालं की आत आपलं ते तुटत सगळं भेटायचं तर होतच नाही नुसतं फोनवरच राहतय
अगदीच पण आपल्या मित्र आपलं तर मिस्टरांचंच बघणार त्यांचं कसं कधी पण झालं प्लॅन झालं लगेच दुसऱ्या दिवशी रेडी होतात ते पण आप आपल्याला किती सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो की बापरे मग घरात कोण आवरेल कोण करेल मुलाकडे कोण सांभाळेल हा राहील ना ते
बाळानंतर तर खूपच हे होते कठीण होतय जाण आधी तरी पण व्हायचं पण बाळा नंतर तर अजिबातच होतं नाही.
आ ह---हा.
आणि किंवा किती मजा यायची ना तेव्हा ते मैत्रमैत्रिणी सोबत आपण जायचो फिरायचो गप्पा मारायचो ते त्यांच्याशी नात एक वेगळंच असते आई वडिलांसोबत आपण जी गोष्ट ती मनमोकळ्याने बोलू शकत नाही ती आपण मैत्रिणी सोबत बोलू शकतोय.
बरोबर बरोबर तेच ना मैत्रिणी आता म्हणजे रक्ताचं नातं नसलं तरी आपल्या खूप जवळचं असतं म्हणजे काही अशा गोष्टी असतात का ते आपण आपल्या फॅमिलीला पण अ नाही सांगू शकत की असंं अस माझ्या लाईफमध्ये काय झालंय का प्रॉब्लेम असेल तर पण ते आपण मैत्रिणीला बिंदासपणे सांगू शकतो असंय.
हो आणि आपलं मन मोकळ झालं की जरा चांगलं वाटतंय डोकं पण शांत होतंय आपलं हमम
माझं तर आता आम्ही गावातच असून रोजच आता ती पण बाहेर राहते मी पण बाहेर राहते गावातमध्ये आम्ही आता अस मी कधी जाते तेव्हा ती पण जाते म अस रोज व्हिडिओ कॉल असता तसं एक दिवस न चुकता व्हिडीओ कॉल करणे वगैर म आमचे मिस्टर वगैरे बोलतात अर कधी पण भेटतात तरी किती बोलता फोन वर पण रोज ते बोलणं होतच राहतं असय
उ कारण आम आम्ही पण काय पण बोलायचं असेल तर लगेच फोन करून विचारतोय. का बाळाच काय असं झालं तसं झालं मग काय करावं एकमेकांशी शेअर करतोय गोष्टी.
किती वर्षाची मुलगी आहे तुझी मुलगी.
मुलगी एकचय मला हा ती एक वर्षाची आहे.
मग तरी शांत बसली बरं आहे तू तिचं
अ तिला दुसऱ्या रूम मध्ये बसवलय
अच्छा बस सासू सासरे आहेत ना म्हणते
हा हा. हो आहेत काि हम्म नाहीतर ती बसलीच नसती.
तेच म्हंटलं माझं पण ह बं करता टीव्ही लावून बसलाय याला स्कूल मधून आल्यापासून टी व्ही लावून बसलय बाकी काही नाही मुलांचं असंच असतं ग म्हणून असं कोणतरी पाहिजे ग सांभाळयला आता तुझी सासू आहे म्हणून बसली तरी वगरे आता मला मुला
तर झालंच नसतं ना.
हो ना तेच ना.
म्हणून मला अस मला आधीपासूनच लग्नाच्या अगोदरपासूनच असंच वाटायचं की मी आज लहानपणापासून असं कुटुंबात राहिले तर मला कुटुंब जवळ पाहिजेच. मला एकटे पणा आवडत नाही खरं सांगू तर कारण शेवटी काय पण दु सुख सुख सांगून येत नाही का कुटुंब जसं आपल्याकडे असणार तर टेन्शन होत नाही.
बरोबर बरोबर आता आमचं कसं झालं आमच्या सासू सासराेथे गावी त्यांना गावी राहायची सवय ना मग शहरामध्ये ते आले ग एक महिना एक दीड महिना राहिले. पण त्यानंतर शहराचं आपलं वातावरण असतं ते नाही सुतट आमच्या गावात कसं आपण संध्याकाळ झाली की बाहेर बसतो बाहेर फिरायला जा किंवा सासूबाई सासरे असे गावात फेरफटका मारतात. पण तसं शहरामध्ये नाही ना त्यांना असं नुसत कोंडल्यासारखं होतं एक रूम मध्ये सारखं टी व्ही बघा खाली उतरा हे करा म्हणजे तज जमत नाही असंय म्हणून ती येत नाय इकडे.
ण अस तिे पण सासू सासरे गावाकडे राहतात आणि ती जॉब करते तर ती पण असं वेगळं राहतय तरण तर तसं होतंच त्यांच्या पण झाजू मसरायला असं गमत नाही मग शहराकडे आले तर ते गावात राहिलेला त्यांना सवय एवढे वर्षापासून तर त्यांना जमत नाही शहरा येऊन राहायच.
बरोबर हम्म तसच होतंय आता. ते आता फॅमिली आपली पाहिजे ना सबल मेन म्हणजे पण फॅमिली
हो ना तर कसं एक मन आठवते मला कुटुंब आहे आपल्यासं झाडाच मुळा सारखं ना तर ते खूप गरजेचं आहे आणि मित्र म्हटलं की झाडाच्या फुलांसारखे असतात की दो दोनिन शिवाय आपलं आयुष्य अ हे पूर्ण नाही असं मी सांगत हो अपूर्ण आहे हे दोन्ही नसले की आपल्या आयुष्यात कुटुंब पण खूप गरजेचं आहे तर आणि मित मित्र मैत्रिणी पण असे गरजेचे आता किंवा माझी मय नसेची कॉलेज मध्ये मला लक्षात आहे किंवा माझ मी जायला होत नव्हत कॉलेजला. ती लगेच मला सांगायची आज हे झालं ते झालं. नोट्स वगैरे मला द्यायची काय पण पाहिजे किंवा हे डॉक्युमें सबमेट. करायचंय दे करायचं तर त अशी आम्ही एकमेकांना खूप मदत करत होतो.
आमचं पण म्हणजे अजूनही आता आताही काही लागलं तरी आपण पहिले मैत्रिला मी तर माझ्या मैत्रीलाच. ण कोणत्या गोष्टी गरज लाली तरी माझ्या मुला काय. हवं असेल त्या किंवा ति आपल्या रेसि. आपला कोणती रेसिपी वगैरे विचारयची असेल काय असेल तर आपण मी माझ्या आईला. किवा माझ्या मैत्रिणीला वगैरे फोन करून असच. विचारत रेसिपी की ही रेसिपी चांगली आहे का ती रेसिपी.
मुलाशी जास्त करून शेअर करते जास्त करून आईशी. आणि नंतर मग मैत्रिणीशी करतोय आपण सगळी गोष्ट.
हो हो चालेल चल मग आता मी आवडते थोडंसं काम आहे. बोलू आपण नंतर कर मला फोन कधी हो बाय.